हॅलो!
नमस्कार कशा आहात तुम्ही?
मी बरं हाय तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत आहे.
हो मी सहज कॉल केला मी बरेच दिवस झाले आपण बोललो नाय म्हणून म्हटलं जरा आज आज असं बसून जुनी गाणी ऐकत होतो मी तर ऐकत ऐकत असं वाटलं तुम्हाला तुम्हाला कॉल कराव.
हो तर जुनी गाणी ऐकत होत्या असं तर आप आपण बघू शकतो किती गुणी जुनी गाणी ऐकल्यावर कसं मन एकदम शांत आणि एकदम असं छान वाटतं आपल्या मनाला.
हो बरोबर आहे म्हणजे एकदम कस जुनी गाणी म्हणजे कसे होती एकदम अ एकदम सॉफ्ट होते एकदम अ कानाला अस वाटायचं की काहीतरी म्हणजे एक मेडिटेशन सारखं आपल्याला वाटायचं.
बरोबर.
हो त्याचा काय अर्थ पण असायचा गाण्याच काय आपण ज्या वेळेस ऐकायचो त्या गाण्याचा पण काहीतरी अर्थ असायचा, हल्लीची गाणी जर आपण बघितले तर म्यूज म्हणजे त्याचं जर म्युझिक जे आहे ते जास्त असतं त्याच्यामध्ये त्यांचे शब्द कमी असतात.
बरोबर त्याच्या म्युझिकचा बेसच खूप जास्त असतो.
हो. जुनी म्हणजे कसे आहे जे आपण, हो बोला तुम्ही बोला.
तर जुनी गाणी अशी आहेत मनाला असं अ ते ऐकल्याबरोबर असं मनाला एकदम शांत असं वाटायचं, आणि पुढचे जे पुढचे गाणे होते ते गाण्यांची अशी मजाच वेगळी होती त्याला ऐकायची, जसं आपण अ त्या गाण्याचा आपल्याला सरळ अर्थ पण समजायचा, आत्ताची गाणं बघणार तर त्याच्या गाण्याचा अ अर्थच काही नाहीये, फक्त गाणं म्हणून गाणं असतं ते. आणि असं, वाटत पण नाही का ते गाणं ऐकावं अशे.
बरोबर आहे, जुनी गाणी कशी म्हणजे, आपण आपले पूर्ण परिवारसोबत बसून आपण बघायचो, किंवा ऐकायला पण आपल्याला छान वाटायचं, आता हल्लीचे गाणे कशी म्हणजे जर आपलं, लहान मुलांना पण ते ते म्हणजे त्यांसाठी पण चांगले नाही, म्हणजे आपण पूर्ण फॅमिली सोबत बसून, ते ना बघता येतं, ना ऐकता येतं आपल्याला. सगळं त्याचं हे अ शब्दांचे एकदम, त्यांच्याकडे असं वाटत की त्यांचे कमी झालेलेयत शब्द, त्यांच्याकडे बोलायला.
बरोबर,, जर तुम्ही बघणार तर आपल्याला असं सम सहज समजतं की अ जे जुने गाणे होते, त्यालाच नवीन रिपीट करून नव्या गाण्यांमध्ये, फक्त क्तत एवढंच आहे की त्याचे जे ट्यून असते, ते ट्यून बदलून देतात. बस एवढंच,, आणि सेम सेम सॉग्स आणि सेंम लिरिक्स असतात त्याच्यात, पण तेवढी मजा नाही जे जुने गाणे होते जे आधीचे काळाचे सिंगर्स होते, मोठे मोठे गायक होते. जसे की किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, अशे वेगवेगळे, एकदम नामांकित अशे, अ गायक होते. त्यांचा, असा आवाज एकदम मधुर होता. त्यांचा आवाज ऐकूनच असं वाटायचं की, अ फक्त ऐकतच असावं गाणे. आणि आताचे गाणं, अ भरपूरसेे असे सिंगर्स आहेत जे एकदम अ छान असे युनिक सॉग्स काढतात. अ जे आत्ताच्या काळानुसार खूपच असे चांगले आहेत, जे मागच्या काळी नव्हं ते जे आताच्या काळी,,, पण जे मजा माग च्या, अशा जुन्या काळामध्ये होतेच गाणं ऐकण्यासाठी, ते आताच्या काळात कधीच येत नाही तशी मजा.
बरोबर आहे,, आता जर तुम्ही जर पाठीमागे बघितलं, जे जुने जे आपले गायक होते जे तुम्ही सगळ्यांचं नाव घेतलं आता, ते सगळे जे गायक होते सगळ्यांनी,, सर् जितके पण भाषा होते, मराठी म्हणा हिंदी म्हणा किंवा आपण अ बंगाली म्हणा, या सगळ्या भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलेले आहेत. आणि त्यांचे जे, आवाज जे होते,, आपण जर ऐकतो असं आपल्याला वाटत नाही की ते दुसरे कुठली भाषेचे जे गायक आहेत. आणि ते आपलं मराठीमध्ये ते आपलं गातात आहे‌. त्यांची जी वसरलेली जी होती, ते म्हणजे भरपूर त्यांच्या गानामध्ये, शब्दांमध्ये, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये ते त्यां वळणूक चांगली त्यांची होती. त्यामुळे ते जे गायचे ते एकदम आपल्या हृदयानी असं त्यांनी गालेलं असंं, असं आपल्याला वाटायचं. आणि आपल्यांला पणं ऐकतांना असं वाटायचं की आपणं आपल्यांसाठीचं त्यां बणवलेलं आहे किंवा आपलं जे मूडं आहे कधीं असं असंं की आपल्यांला अं आपणं उत्साही आहांत तरं उसाहीसांठी आपल्यां मराठी जुंनी आपल्यांकडे गांणी होती कधीं आपलं जरं कांहीं दुःख दुःख असलं आपल्यांला तरं आपल्यांला दुःखामध्यें पणं जे आपल्यांला ऐकांयला जुंनी चांगली गांणी होती आंता हलीचे गांणी आपणं बघितलेय तरं ते कुठल्यां मूळं साठी बनवले आहेतं कुठल्यां प्रसंगासाठी बनवले आहेतं तेचं कळतं नाहीं
बरोबर हे अगदीं बरोबर बोललांत तुम्हीं अं आपणं बघतोच की अं जुंने गांणे नवे गाण्यांचे मध्यें कंपॅरिझन जरं असणारं अं नवी गांणी जरं कधीं आपणं एखादांया लँग रूंटला जातं असणारं फॅमिलीसोबतं किंवा फ्रेंड्स बरोबर तरं तुम्हीं बघां अं जुंने अं पुढच्यां आंजच्या काळांचे जे गांणे होते ते अगदीं असे मनं सारखं असं ते ट्रिपला पणं खूंप मजां यांयची ते गांणे ऐकूंन अं जास्तीत जास्तं तरं ट्रिपला गेल्यांवर सं जास्तीत जास्तं किशोर कुमारचेचं गांणे खूंप वाचतांत आणि
किशोर कुमार असलं मोहम्मद रफी आले
बरोबर तरं किशोर कुमारचे असे इतके छांन छांन गांणे नी घालेले मलां अजूंन पणं मी त्यांचे गांणे खूंप ऐकते मलां खूंप आवडतांत मी आं त्यांची जनरेशनचे मुलंगे पणं मलां जे आधीचे काळांचे सँगस होते ते खूंप आवडतांत आंताच्यां कंपॅरिझनच्यां नुसार
बरोबर आहे आणि जसं तुम्हांला पहिले म्हटलं मी केशव कुमार होते आपले अं मोहमद रफी होते अं मंग हां असे मनाडे आहेतं असे भरंपूर चांगले दिग्गंज आपल्यांकडें लतां मंगेशकर आहे
बरोबर
तरं हनी म्हणजे जे गांणे गायलेले आहेतं त्यांच्या स्वंरामध्ये त्यांच्या बोलां मध्यें यांच्याने मधुरतां होती एकदंम गोडंता होती तुमचे गांण ऐकतांना आपल्यां कानांमध्यें असं की आपणं कांहींतरी ऐकतोय आपणं कांहींतरी आणि ते ऐकूंन आपल्यांला बरं वाटायचं हो
हो
आणि कधीं असं झालं की आपल्यांला म्हणजे अं कामं मुळे थकलं आपणं कामं करतं करतं करं थकं किंवा आपणं कामं करतोय आणि आपल्यांला कांहींतरी अं अं चांगलं कांहींतरी ऐकायचंय आपल्यांला जरं आपणं जुंनी गांणी लावली की आपलं आपलं मनं जे हे त्यां कामांमध्यें जातं आणि ते कामं संपतो आपल्यांला कळतं पणं नाहीं आणि तसेच ते गांणे कंटिन्यू म्हणजे गांणे ते जुंनी गांणी जरं आपणं एकदां लावं ऐकां सुरूं केलं ते गांणं चालवूंन राहतांत आणि आपल्यांला असं वेळं कधीं जातांत ते आपल्यांला कळतं नाहीं
हे अगदीं बरोबर बोललांत तुम्हीं तरं असंच एक अं जास्तीत जास्तं लोकं तरं रात्रीचां काळांतचं रात्रीच्यां टाईम मध्येचं ते गांणे ऐकतांत अ मी पण अ भरपूर वेळेस, आणि स्टुडंट्स लोकांसाठी तर मी तुम्हाला सांगते की, जे स्टुडंट्स लोकं आहेत अ ते अ कॉलेजमधून किंवा स्कूल्समधून अशे असायमेंट्स वगैरे दिले असतात तर ते वाचून वाचून न लिहिता, तर ते सॉंग्स् ऐकून ही लिहितात. मग तशा टाईम मध्ये हे लोक गु जुण्या काळातले सॉंग्स् जे असतात ते ऐकून असायमेंट्स लिहीतात. तर ते कसं काळ कधी चाललं जातं, तेही कळत नाही. आपलं वर्क पण पूर्ण होऊन जात. आणि मन पण एकदम शांत, आणि एकदम असं अ उत्साहित असतं का हा, मी हे काम करते, मला हे गानं ऐक् आवडते. तर मी हे काम अजून मनाने करेल, असं वाटतं.
बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तेच, आपण जर असं, आपले कोण अ मित्र असतात, किंवा आपले अ चांगली मैत्रीणी असतात आपल्याकडनं जर दूर राहिले ते, आणि आपल्याला जर त्यांची आठवण आली की आपण कधीही असं होतो की, आपण कधी नवीन गाणी ऐकत नसतात. आपण जुने जाण ऐकतो, कारन ते जे अ आपण म्हणतो ना की जे हृदयातली जे एक आपली फिलिंग जे असती ते जुने गाने मधेचं आपलं पूर्ण होतात. नवीन गाण्यामध्ये जर आपल्याला कशे फक्त अ डान्स करण्यासाठी, किंवा कुठं जर आपण पार्टी करतोय, त्यावेळेस नवीन गाने ते फक्त बीट जे आहे ते कामावला येतात. त्यांचे शब्द काय आहे, ते आपल्याला कळतच नाही.
बरोबर. तर मला कळलं तुमचे बोलणं, की असंच न की जे अ जुने काळातले. साॅग्स् होते, त्यांच्यामध्ये खूप असे इमोशन्स होते.
आताच्या काळातले सॉंग्समध्ये तशे अ इमोशन्स वगैरा असं जास्त नाहीये. जे अ.. अ.. हृदयाहून गाय गायलेले साॅग्स जे होते ण ते वेगळेच असतातं. आणि हे फक्त बनवलेले सॉग्स आणि फक्त वाचलेले, असं वाटत
सध्या काय नाही कॉम्पूटिशन हे सगळं अ वाढलेलं आहे. म्हणजे काय, नवीन काय, त्यांना ते क करता येत नाही, पण काहीतरी नवीन करायचंय, आणि काहीतरी करून दाखवायचंय त्यामुळे काय करताते जुन् जुनं जे असतं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं थोडंसं का टाकून तेच काहीतरी मिक्स करून ते पावला समोर आपल्याला दाखवतात. पण जे फिईंग जे अ त्याच अर्थ जे जुन्या गाण्यांचं असतं, ते नविन गाण्यामध्ये आपलं कधीच, ते पूर्ण होत नाही.
बरोबर.
हम्म.
तुम्हाला अ कोणते सिंगर्स जास्त आवडतात? जुन्या काळातले सिंगर्स मधून
मोहम्मद रफि आहे.. किशोर कुमार आहे. आणि जितके पण अ जुनेर सिंगर होते त्यांची एक
बरोबर.
त्यांचे जे जॉनट जे होते ते, त्यांच जे गाण्याचे जे अ त्यांचा तरीका जो होतं ते सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. जर आपण बघितलं मुकेश मुकेश हे जास्त जास्त, म्हणजे थोडेसे इमोशनल, किंवा थोडे सॅड सॉग्स साठी मुकेश चे गाणे जास्त चांगले होते. मुकेश कुमार, आणि जर आपण थोडेसे अ उत्साही जर आपण गाणे बघितले, तै थोडशे त्साही आणि थोडेसे अ आपले हॅपनिंग, किशोर कुमारचे गाणे जास्त हॅपनिंग होते, जास् उचाई होते आणि थोडं आपल जर इमोशनल फिलिंग किंवा चांगल आपल हे अ रोमॅटिक जर आपण गाणे बघितले तर मोहम्मद रफी यांचे गाणे जास्त रोमॅटिक अ ह्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटायचे आपल्याला तर जे इमोशन असेल ज्याची आपली फिलिंग असेल त्या हिशोबाने आपल्याला अ जुन्या गायकांच्या अ त्यांचे फिलिंगमधले गाणे आपल्याला ते ऐकायला भेटतात आपल्याकडं ते नवीन मध्ये सोडून जुन्या गाण्यामध्ये आपल्याला ते बघतात भेटतात
बरोबर तर मला तुमच्याशी या विषयावर बोलून खूप चांगल वाटलं
मलाही पुन्हा बोलूया आपण तुम्ही तुमचा वेळ दिेल्याबाबत धन्यवाद
ठीक आहे धन्यवाद बाय
धन्यवाद